हा बोल.
हॅलो! अगं बडबडाले बडबडाले कॉल कट झालाय माहित, नाही मला.
मला आवाज यायचा थांबलं. मग थांबलचं मग कट झाला.
मी म्हणालोय, ही ही बोला ना मला काय वाटलं? तू माझा ऐकालास म्हणून, बोलणास गं. बोल नका बोलून झालयं, बोल नका म्हणालोय, बघतोय. तर कॉल कट झालायं. पचका चच हुतंय बाई!
खुळ्या गतच हाय हे.
बघ की, तर काय नव्हचं.
काय म्हणाल? ती वैदिकाचं काय म्हणाल तीस.
हा मग वेदिका आणि ती एकत्र म्हणजे, तिला पण घेणार आहे. वाटत गं. मग म्हणल्या, वेदिकाला जर मिळालं, तिथं तर चांगलं हाय म ती आणि ती घेणार. म्हणजे कोणच नाहीये, असं असण्यापेक्षा कोण तर हाय सोबत.
खरं का? असं मी काय म्हणतोय, बघ की का सगळ्यांच म्हणजे, आपण बघत बसायचं. की कोण हाय की नई कोण हाय की नई.
मग तिला तेच म्हणालोय, तेच म्हणाल खरं संगत गुण हे मी म्हणलं, कशाला कुणाचं काय लागते. आपण आपण एक लय ई लय ले महिना जाईल. तेंच की मग, बघु जर नाही तुला कोणाला के आय टी चांगलंच आहे. की कॉलेज मग तिथं घे म्हटलो बेस्ट आ हे. म्हणालं, ते पण कॉलेज.
होय.
पाहिजे, असं तर ते उत्कर्ष कडन जरा चौकशी कर म्हणलो. हे म्हणलो मग तिथं. बघतो म्हणल्या मग आता. रजिस्ट्रेशन अजून हाय मग त्याच्यानंतर. बघायचं.
के आय टी चांगच जायच हो. मी पण बघ मी पण तेच की वी आय पी वीपी आय परत डिकेटी तेवढच मीय तेवढंच आहे ग बाई. ता काही लक्षात नाही आ रजिस्टेशन करतानाच.
ती दोन क द दोन पण नाही मी तर व्हीपी एकच धरून बसले बघ डी के टी तर धरल्यात.
डीकेटी लास्ट ला ऑप्शन ठेवलय ग बाकीचे कॉलेज जे कोल्हापूरचे एजंट आहात. टाकायच ते आ य टी आपण पण टाकायचं. भेटल भेटलं हा पुण्याची पण टाकाय असं टाका. कायच हवं अजून ऑगस्ट मध्ये काय तर चालू होईल कॅपराऊंड म्हणाला य तो.
कॅप जुलैच्या मध्ये चालू होईल.
ना ए जुलै पर्यंत रजिस्ट्रेशन तीस. ते तो तर म्हटला तीस तारखेपासून. पंधरा तारखे पर्यंत मे बी कॅपटाऊन चालू होईल. त्यानंतर रिझल्ट लागणार.
जुलै महिन्यात जातो मग ऑगष्ट महिन्या कॅप राऊड सप्टेबर महिन्यात. खच चालू चालतंय मग बघू आता रजिस्ट् स्टेशन चालू झालं तर एकत्रच जायचंय हा.
तेच की एकत्रच जायचंय. जाऊन एकत्र करून येऊया रजिस्ट्रेशन.
त्याला आणि काय काय डक्युमेटस लागतात बघयला पाहिजे.
हम्म डॉक्युमेंटचा जरा व्हिडिओ बघायला पाहिजे रजिस्ट्रेशनच. हे मण ते तर मी एवढंच म्हटलोय. आपण सिटीला जसं फॉर्म भरलेलो बघ. तसा सेम फॉर्म असतोय रजिस्ट्रेशन ला आणी तीथ कास्ट वगैरे आण परत विचारतात तिथं सप प्रॉपर सगळ भरायच असते आपल.
हा बघायला पाहिजे मग किंवा ब युट्युबला व्हिडिओ टाकतील कि
हम्म. युट्यूबलाच मी पण युट्यूबलाच बघितलेलो हे रजिस्ट्रेशनच तेव्हा आलत तेव्हा.
हम्म त्याच चालत. चाल तर तू पण बघत्यास आणि भक्ती पण बघ.
त्या आणलं काय? ते आलं का नाही ते तेच मी जे बघितल आहे का नाही युट्यूब ला. जर गेलो तर ते वरतीज दीतय मग त्या नंतर मग ते बघत बसतोय.
मला पण वरती असते तेज
ते चकी माल्या नंतर मग बघत बसतोय मी आणि अपडेट बघ. तोय की काय आहे का नाही म सोडतोय.
होय.
आता चालू होईल सोड हम्म.
उद्या बग घरात बसून लय कंटाळाला म्हणजे कॉलेज ला एकदा मार्गी लागल की
मला तर आता कुठलं तर भेटू दे भेटू दे खरं कॉलेजन जातो व तिकडे आता मला घरात बसून कंटा आले
होय तेच की कुठलं तर एका मार्गीला लागतोय ग
व्हय.
तर आता बसून आपल्याकड जर कुठलं काही स्किल्स शिकायचं पण होईना. आणि का काम पण काहीच होईना.
कायच होना
काय करायचं काम आहे आता बऊ बघकी उसक व लागला खवर
श्वास थांबव दोन मिनिट
हत हो कुठे बसल्या तु केवढा गाडीचा आवाज
आह
गाडी चा आवाज
काय म्हणायला आहेस तू
गाडीच गाडीच आवाज
अग रस्ता आहे समोर मग आवाज ख
ता
हम् चालते हे परवा दिवशी जाऊया घे तू भक्तीला विचारून घे
हम्म
आणि तुझे बोनापाईट काढूया हा चालते मी स्टेफीला विचारतो बघ तुझं पहिला काढायचं आहे का नाही
हो हो काढायच हा काढायचं शंभर टक्के काढायचंय माझं म्हणजे असं मम्मी तर म्हणल्या तरी पण एकदा विचारतो होत मी मम्मीला आणि मग तुला मेसेज करतो जायच मग सांग त्या हिला स्वातीला मग गेलो तर आपण लई दिवस झाला आपण कुठं खाल्लो पण नाही का असं जाऊ
हा चालते हम्म चालत काय नाही बघ आज जरा मी ते ब्रेडचा शाही तुकडा केलतो घरात बसून मी तिला कंटाळा आला मला जेवलो आणि ती केलो
हो
बेडच करत नाहीत काय का
काय माहित नाही ग
मी तर फर्स्ट टाइम केलय आणि घरात पण फर्स्ट टाइम का दिवस झालं करायचं करायचं म्हटलं आणि काय अजून तर टेस्ट केलो नाही अजून फ्रीज मध्ये घरा सरकवलय गार होण्यासाठी मग त्यानंतर काय अस च च
तस युट्यूब बघून युट्यूब बघून केस
हा युट्यूब ला बघून मला अफिया जरा सांगितलेल का आफियाने जरा सांगितलेले मला तवा मग तवा मग आणि परत युट्यूबला जरा बघितलो आणि मग केलो आस
तिसांग कि मग
हा ते कसं करायचंय ब्रेडला जरा हे करून घ्यायचं तळून घ्यायचं जरा जास्त मजे नाही मिडियम असं मग ते मग त्यानंतर जास्त नीट हे करायच त्याला मग त्यानंतर हाय कनाही ते रबडी असत्याया हा दुधाला आठवून आठवून रब रबडी करायची मग त्यानंतर त्यावर स करून घ्यायच एका हेच्यामध्ये ट्रे मधे वगैरा आणि त्यामध्ये ब्रेड सगळं त्या डीपल्या म्हणजे ते चाचणी मध्ये डीप करुन मग त्यात लगेच बाहेर काढून ठेवायच आणि ते रबडी त्यावर घालायचे सगळे. आणि त्यावर आपण सगळं काजू वगैरे घालायचा आणि से
ह म्हणजे गोड हे हा स्वीट डिशय.
हा स्वीट डिश ब्रेडच तुला काय वाटलं.
मला शाही तुकडा म्हणजे मला. शाही तुकडा म्हणजे भात माझ्या डोक्यात आला पहिली गोष्ट. मी ब्रेडचा भात कसाकाय केली.
गोड भात का गोड भात ते ते वेगळा करतात.
हा हे रीलला वगैरे हे रील ला बघितलेलंय. ठीकय.
हा तसं करतात ते नाही एवढं पण जास्त आटव जर आठवायचं नसलं तर दूध. तर मग जरा हे करायचं असं.
आणि काय काय.
काय नाही बगते ते. आणि एकदा बिर्याणी केलतो मधी.
हा ते सांगितलस की मला.
तुला सांगितलेलं तेव्हा बिर्याणी केलतो बाई एकदा.
आणि अग चिकन मोमोज कसं करतेस ग मम्मी. ममीला म्हणालतो करूया पण कसं करतेस ते सांग कि, जरा.
मला तर मला तर त्यामध्ये बघ रेसिपीच म्हणजे तसं कसं. अ पहिल कोबीज कोबीज पण लागते तेला आणि चिकन पण तुला पु तुला चिकन पाहिजे असलं तर चिकनच हे करत जा.
म्हणजे मी आम्ही पण आज व्हेज व्हेज मोमोज. तर तुला सांगितलेलंच की, तेव्हा म्हटलं चिकनच पण कोराव म्हणजे तेव. ते मोमो चिकन शिजवून.
पूर्ण मी काय करतेव माहिती का आमची मम्मी काय करते कोबी प्लस चिकन असं मी तस करुन करत्या म्हणजे कस पहिला. हा. त्या त्यामध्ये मिरची आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची. आणि त्यानंतर कोबी कट करायचं त्यानंतर हळद आणि हेच लागतं तिला. जिरा आणि सगळ्यांच मग हे करून घ्यायच. मग त्यांतर काय. हा शिजवून घ्यायचा. तेल घालून त्यानंतर हळदी घाल कोबी मग त्यानंतर हळदी जिरा घालून कोबी घालायचं नाही पाहिला मसाला. घालायचं ते आपण केलेलं हिरवी मिरचीच.
ह
ते घालून मग त्यानंतर कोबी घालायचं सगळं हव हलवून घ्यायचं. मग त्यानंतर चिकन पण घालायचं आणि मग ठेवायचं. वाफ घ्यायची ना.
थोडा वेळ घराला म्हणजे हा हा तेच व्हेज मोमोज केलेला आम्ही चांगले झालते पण ते नॉनव्हेज. माहित नाही तुमची मम्मी करते्या म्हनलीस म्हणून विचारल.
मी आमची मम्मी तर असं केलती बाई.
हम्म.
अक्षा. केल तर तुला बोलवतो मी लय दिवच झाल बाय केलो नाही ते आणि तो म्हणलेलो काय मी तव आम्ही केेलोच नाही बाळा
हो आपण राहणे बागे पुसल पण मोमोज खाऊन किती दिवस हा आता आल्या किती कार आला
असं आता दीदी आल्या सट तची तब्येत बर नाही आहे बा बरं नाही म्हणून आले.
हम्म हम्म.
चार दिवस राहणार मजाणार असं. त्या पुढच्या
अ काय आपण रागे बसलं पण झालं.
काय?
तलं राणेबागेपसलं मोमोज खाऊन किती दिवस झालं.
व तिथं पण एकदा जायला पाहिजे का नाही.
हो तेच की.
मग गेलो कण गावात हे करूया
आता आवाज होतोय आपण हे्याला जाणार आहेत आवाज बघायला पाहिजे रजिस्ट्रेशनच्या वेळी
हा जाऊ जा जाऊ अगे रज स्टेशन ज टय आला त वा जाऊया.
हा चालतंय.
आणि का अकरामे झाले सेम बघितलं बगच
हा अनेक काय अनेक टॉपिक दुसऱ्या कॉलवरर बोल आणि परत ला
हा चालतय तस करूया हिला हिच्यया मैत्रिणीच नाही आहेत कोण बोलायला म्हणून आता ती कोुणास बोल म्हणून म्हटलं थांब म करतो फोन माझ्या मैत्रिणी बोलतो ती तिला बोल म्हणला लाजाल्या बोलायला नाही म्हणले मी मग त तुझ थोडा पण बघकी आतास गेल त का ती ऍडमिशन ला दिवसभर मगाशी आल्या साडेसहा ला
हा.
ला ऍडमिशन केली ती
मला सांगितली सोड काल डी वाय पाटील ला म्हणून